हॅलो
हा बोल
जमला का
हा जमलं बाई आता शिका आला ते बाईचं चित्र
काय करराल
काही नाही बर
असं चचलं तर दररोज
हा हा जेवण केलं आणि बसले
ब
अच काय तुमचे झालेन जेवण काय बाजी केेलती आज
हम्
काय वाजे गेल ते आज
काळी
आजकाळी केली
हम्म हम्म उडबकोठ काड बूकवाडा
हा का आम्ही आता ते गिलक केलं बा दळ घालून त गोड लागा ना
खबर आणिला काम झा जाहीत नसते मीडल्या
काही म नाही खराबची
नाही
हा
नाही नाही
मी म्हणल काही म्हणले म्हणून घिडून गेली तिडं बाहेर झोपवत्या काही
नाही मल का नाही
आ
तुम तर आल्या आल्याच म्हणले होते, बाई मधी झोप म्हणलं कुलरच फॅन चालू करून
लं आणि मग बाहेर झोपलं होत. ते करंट आलं इकडला गेलं
का ओ मम्मी बाई पाणी जात नाही. ते खरकट काढून टाकलं तरी बीच उरलं वाशे उराल तिथं खाली करून आ ते खाली तु मण ते फोडून आणि ना अ अशी आडवी पट्टी टाकाव लागल त्याला जारी आडवी. हॅलो
हा. बोल ना.
बर
भांडे घासू राहिली का?
नाही ते, दिडलं बाषेत ते काढून टाकलं खरकट. घसल त्याला
मम्मी न त्या घरीचे ना आज?
हा.
ह मठाची पुडीन त नाही नल रची आता आंधार पड्यावर तसेच जाते.
काय जाण दे मर ते इकड कोण काहीन त्याला
एढं कधी कराव असं भहिले
भिजू घालायचे, मग सकाळी घालायचे रातची बांधून ठोवायचे मग सकाळी
हम हा.
हा कोण आणंखेल?
ह माग
आ
ह छ मी परे काई
इकड तर कोण नाही बाई. बोलायला नाही, चालायला नाही. कालाच नाही ति म तरी येत असते कधी मदी ते मतारा घरी नसल्यावर
हा.
गेट पाय बसले पाज माधार दिसलं पाहिजे आता ती नाही ये राहिली इकडं दोन केंदसप त मात नाही येत.
हम
ते दिशी म्हणल काय भाजी केली म्हणल मुगाच्या डळीत सातलं तर हसायला त म तरी त कशी करत्यान, काय करत्यान, मी नाही करल बाईज
हम्म
ना म्हणलं बाई मग कुरडायचे बुघेवा आणि मुगाची डाळ दुकानात होणार भिजू घात लि केलं तर ती म्हणते आमच्या इड तर कोणी खाणार नाही असं केलं तर लागले चक्कर आहे मारावी
त्याला कत का आवडतमच्याड
हाताच म्हण आवड ओडला म्हटलं मला कांदा घालून ठवाणे
नेर गेत आडत गे सत मसच आळता श करयची नांदा न न कता ळ आणली तर आहे ना तर कररी म
अ म कोण खबबरकर
हा पल खपन खैल
खाईन तर कर संध्याकाळी मग
पहि ना तर दन दोन मिनट किती मिनिटं झाले मला पाव बोल
किती मिनिटं बोलायचंय
हा दा पाच चालेल पाच झाले या कोलटाच्या विषयने बोलायत ग बेस
कायचे विषय
त्यापषेनी बच्या च
मग काय बोलायचं
दुसरा आप्लच
ते वानोळ्या चपला पडेल इड सावता मंदिरा पुुढं आजून.
सकाळी सकाळी फोन आलता न त्याचा म्हणलं. दावखान्यात घेऊन चाल दावखान्यात घेऊन चाल म्हनि मी आलो म्हनि जात घरी.
कोण म्हणे?
ये म त राम्या. ते म्हणत आंघोळ बिंघोळ कर म्हनि मग येतो म्हनि चल म..
राम्या आलता का मनायला.
फोन केलता.
हा.
हम्म नंतर म्हणजे मि मिसाण्याची ड.. होय साण्याच्या घरा पही येऊन थांबलं म्हण यायना केला नंतर बबल्याला फोन चाल.. दोन दा तिनदा कॉल केला आपल्याला सांगितलं आसं आसं.. हो येड्या वानी करू रायला म्हनि. तेल सांग म्हनि बबल्याला फोन केला त्याचा फोन नाही का टोन नाही का भेटला नाही.
बबल्या बोलला आसन काही मंग.
मग.
बबल्याला घाबरत ते बबल्याला सांगायच त्याच्या चपला पडेल घेऊन जा. नाही बबल्याला फोन करून म्हणा त्याच्या चपला पडेल घेऊन जाय म्हणा ईडून.
हम्, हे म्हणिन तेथ जवुन चपला घेऊन ये म्हणेना. तेटरकलं ते येणार नाही तिकडं. त्याला महिती हानीन.
हानच ना हातन टोले खाल्ले आणि ते जर तिखुन रोड ला गेल असत काही बिघडल आसतं का.
जाऊ द्या मरू द्या.
नाही गेट मधून बाहेर निघले ह्या भीतीला नाही येताना त्या भिती... तिला गेलं असतं रडल असतं त्याच्या माग कोणी आलं बी नसतं ते इकड आले ना मग त्यायना ध्यान टुलन इकड आले. ते सत्या म्हणे त्याचं ध्यानाच.. तोत म्हनि कुणीकड जात म्हणून तो उटल्यावर बर त्याच्या मागच ऊढुन आले म्ह...
चच चत्याने रावलंवले म्हणला आ..
काय.
हा ना मग ते तेच ध्यानच होतं म्हणे आमचं नव्हत. होत म्हणे ध्यान पण मग त्याचं ध्यान होत म्हणे
हम
बरं झालं टोले खाल्लेत निट झालं जे...
ते... तर..
खोकतीच आजून.
नावडी.
काय म्हणती मग आता.
मावडी.
मावडी बसेल हे तेव्हा आपण गोरपाठ लावून अशी भामटी बसली.
रातची तुम्ही गेले तरी जोपाना तोंडालाच हात लऊ राहिली म्हणलं ईला काय खायचंय आता. बारा वाजु तर जागली कुत्री.
हम्म.
लय कुतडी ती. काय दातडकडू राहिलीय. आता काटी घेऊन येईल हानीन तुला मग दधोपाट्या. घालायची ना दुपट्टी घालायची ना तुला?
कॉफी कॅट पठली.
घालू का दोपाटी. आता येऊ राहिली काटी घेऊन. ये संध्याकाळी काठी घेऊन म्हणून हाण हिला.
हम्म
नाहीत मगंग अकाची डाळ घेऊन जाय. मसूरची तुईवाली जाती का. दाळ घेऊन जाती का? तिला आम्हाला भाजी करून आण म्हणा मसूरची डाळीची जाय. मावडी पाय हाय ग. मसुरची दाळ मावडी पाई आहे मावडी पाई घेऊन जाय.
हा कच्ची आणावा लागेल ग.
माय पाई नाही पण मावडी पाई आहे ती पण हसू राहिली त्या
त्याच्याकडच्या आहे आणला लागेल ना मग.
जाई घेऊन जाई घेऊन मावडीकडून घेऊन जाई.
दे ग मला.
ह ती म्हणती माला लगेच गळ्याला हातलाऊ रहिली ती म्हणती माला.
माला माला माला तिला नाही माला माला
देऊ का देऊ?
देते अ लगेच देते अ. अक्का ला देते ना